हा
काय करायला आज?
भाजी निवडालोय बघ, पालकाची पालक पालक.
अरे ही बी सांग की कितीची?
पालकचे
हा पालकच्या भाजीपासून काय पालकच्या भाज्यापासून काय रेसिपी येऊ शकत?
पालकची आमटी करत्यात भजी करत्यात
हम्म
परत आणि पराठे करत्यात आणि मी तर एवढंच च बाई एवढं पण झालंय बघ
तब्येत वगैरा
हाय तुम्ही काय काय करताय पालकच
आम्ही पालकची पुरी करतो पराठा, पालकोफ्ता
हा हा पालक कोप्ता कस करताय मला जरा सांग?
अ पालक शिजवुन घ्यायचा. आणि हा शिजून घेऊन ते मिक्सर ला बारीक करायचं अ त्यात बघ धने पावडर हळद जरा दही घालायची आणि तमालपत्रीे वगैरे घालून शिजवायची. झालं ना एवढच
तेला कोसता म्हंतये
होय आणि त्यात ते काय? अजून काहीतरी खाल्लेलं आठवत आहे नव ना
हो.. मी काय आता पालकच भजीच करायला आणलोय सोड आता पावसाळा चालू आहे म्हणून.
हा कशी करतेयता बरं
ते काय पालक छान पानं पानं कवळा बघ निबार पण चालतोय सोड.
हा
ते स्वच्छ धुऊन घ्यायचं आणि बारीक चिरायचा पालक त्याची पान पान
हम्म हम्
आणि चिरल्यावर मग त्यात त्यात मीठ असते पहिला तसलच पालक म्हणजे अस जरा खारट असते ती भाजी
होय.
आणि मग हे करायचं ते चिरून झाल्यावर त्यात डाळीचं पीठ कांदा पण घालतात एक एक जण कांदा पण घालणार असलीस तर घालायचं आणि म सगळं डाळीचं पीठ जरा अस तांदळाचे पीठ पण घालायचं कुरकुरीत व्हायला तांदळाच किंवा मक्क्याचं घालायचं. तांदळापेक्षा मक्याचं घालायचं.
हा
आणि ओवा जरा अस चिरून टाक कुरकुरीत होेत
हा हा हां..
आणि हे घालायचं मीठ जरा असं मीठ घालायच लई घालायच नाही
लाईटली
हा आणि ओवा घालायचा जरासा
हां
परत जरा हळद पूड घालायचं आणि् जरा असं तिखट घालायचं.
बेसन वगैरे काय घालायचं?
पहिला तेच क की डाळीच म्हणल की घालून छान मिक्स करायचं आणि भजी क तळायचं कायम आपण तळतोय कसं
बेटर ते तयार करून तळायचं
अ लई पातळ करायच नाही आपण कांदा भजीला कसं हा घट्ट घट्ट करायच हम्
आणि काय प्रवास वगैरे काय सुट्टीचा?
हा बोल
आवाज येई ना तुझ
रेंज जरा कमी आहे ना पावसाळ्यात
हा हा हा.. हम्म हम् हम्म काही नाही ते प्रवास वगैरे काय केलीच का नाही सुट्टीत
नाही बाई घरी कुठ जातीस तब्येत वगैरे जरा ह स कायम सारखी तब्येतच बिघडायला लागलेली
हा..
कुठं गेलो नाही जास्त घरीच होतो.
हा हा हा..
तु कुठं गेलेलीस तेवढं.
मी गणपतीपुळेयाला गेलेलो बघ गणपतीपुळे ला आदमापूरला एकदा गेलो. फिरून आलो जरा होय
गण ग ते पुळयालाच फक्त काय तिकड आणि कुठले स्पॉट बघितला.
अ गणपतीपुळे आणि बघ जाताना आरे वारे बीच एक लागला आणि पैजारवाडी. कासव मंदिर तिथलं ते एक बघितलं हा चिले महाराजांच ते एक बघितलं तिथं थोडा वेळ मरत नागिरीत थोडं तेन. भगवती किल्ला तो पण बघितला तिथं अजून एक नवीन एक म्हणजे पर्यटनासाठी स्पॉट केल्यात, सगळ्या किल्ल्यांची माहिती वगैरे दिल्यात. आणि जी राहा झाली आहे का नाही रत्नागिरीत त्याचं पण एक पॉल्ट केल्यात तो ते एक बघित लं मच्छीचे प्रकार बघितले जरा
कोटं बघितला ते रत्नागिरीत?
ते रत्नागिरीतच बघितले सगळे मच्छीचे प्रकार वगैरे. हम्म.
हा.
एवढा आणि मग ते भगवतीला वगैरे जाऊन आलो. ते झालं आणि गणपतीपुळ्यात काय दर्शन घेतलं बाप्पांचं. आणि मग काय समुद्र तिथं, पण पाऊस होता. भरपूर आणि बरोबर बीच, मध्ये उतरताना लाटा वगैरे येत होते, भरपूर त्यामुळं काय उतरू दिली नाही पाण्यात. अ मोटा लाट्या होत्या मधी मग त्यामुळे कस पाऊस थांबल्यावरच लावून दिलं सोड आत आम्हाला त्या वेळेला. हा लई काय आत गेले नाही तेवढंच भिजून आलो हम.
कुठं नको वाटते तरी पण ते खाऱ्या पाण्यात. सगळे केसांमध्ये केसांमध्ये ते वाळू
वाळू जातेया होय. तिथं म्हणजे सोय पण नाही का अस ह्याची आंघोळ्यांची वगैरे. तर तिथं चेंज करायची, व्यवस्थाच नाही ये तिथं. असं ते नुसतच असं बांधले, तिथंच आपलं हे केलं. फणस भरपूर बघ तिथं फणस भरपूर
होय, कोकणात फणस, भरपूर माझा पण. हा माझा पण भाऊ गेलेला त्याच पिरियड मधे म्हणजे पावसाळाच ऑलमोस्ट म्हणजे पाऊस पडलेलाच
हा.
गेलेलं आमू त्याला ते हे आणायला सांगितलेल, कच्च्या फणसाचे ते चिप्स भेटत. त्यातन अलीकडचे फिंगर चिप्स
फिंगरचे सां काय.
ते नवीन ट्राय करायला आण, म्हणलेलं पण एवढं. काय खास वाटलं नाही, ते कस ह. हेच्यात तळतात ना, ते खोबऱ्याच्या तेलात. खोबरेल तेलात तळतात ते, त्यामुळे ते असं जराचा वास येतोयस, त्याला त्या तेलाचा.
हम्म.
ते ज्या आणि फणस पण आणलेला सोड दोन आणलेला त्यातला एक होता तो शेमडा होता आणि एक होता तो चांगला होता चांगला होता तोच खाल्ला.
दोन आडलेले. त्यातलं एक ठेवला एक दिदीना दिला असं केलं आंब्या आंबे पण आणले तिथूनच
होय.
होय रत्नागिरीचे. ते आणि का त तेवढं काय खास नाहीचय म्हणजे ते सोडलं तर
त पण अग कोकणात म्हटलं तर ते भारीच वाटते मला तर म आवडते कोकण
होय. आ ते काय तिथं गणपतीपुळ्यात गेला आणि, बरोबर पाऊस लागला. त्यात दर्शनाला उभारलेलो आम्ही दर्श जवळ जवळ आम्हाला पाऊन तास एक तास लागला एवढी गर्दी होती भरपूर भरप होर एक दीड तास लागला तर आम्हाला लई गर्दी भरपूर गर्दी होती.
सगळी येईल ती येतच होते दर्शनाला आणि मुख्य दर्शन साडेबाराला चाललेलो.
होय
आरती झाल्यावर
हा हा, होय देत असतयच तसं ते.
हो साडेबारा नंतर चालू झालं ते आणि आम्हाला माहित नव्हतं साडेबारा नंतर चालू होणार आहे ते आम्ही गेलो आपल्याला आहे आणि आम्ही साडे अकराला गेलेलो लाईन साडे अकरा पावणे वारला आणि साडेबाराला आरती झाली एक एक ला दर्शन भेटलं आम्हाला.
हम्म हम्म हम्म ते लाईन असतात मोठ्या रांगा असतात त्यामुळे हो आणि त्या दिवसांमध्ये कसं बाहेर
भरपूर भरपूर कळत नव्हतं कोण कुठे चाललय. कोन कुठं नाही एवढं गर्दी होती तिथं
हम मी पण गेलेलो सोड गणपतीपुळ्याला पण लहान एकदम म्हणजे अस चौ तिला होत त्यावेळी गेलेले एवढं काही समजत नव्हतं तेव त्यानंतर अजून तर काय गेले नाहीये बघूया आता आणि कधी जायला होते
हा हेच म्हणलं आणि काय?
आणि त्याने मी पण कोकणात म्हणजे इकड तिकड काय झालं नाही जाण इकडं गेली न बघ. आपलं वेंगुर्ला मालवण
हा तेच स्पॉट भारी आहेत. बघण्यासारखे ते स्पॉट तिथं म्हणजे वातावरण पण एक नेचर मस्त तथलं सकाळचं वातावरण किंवा काही असं तिथे मस्त वाटतंय.
तिकडे गेलं तर एकदा येऊ पण वाट नाही हो बघित कि मग मालवणला पण ते
लाईट हाऊस वगैरे ना
हो हो बघितलं तिथू बघितलंस वाटतं सगळं?
होय बघितलंय मी पण पण विचारलं रेड्डीचा गणपती पण मस्त आहे ह तिथला.
होय त्याची कथा पण भारीयेत. अशी वाचल्यानंतर एकदम अंगार काता येत
होय. तिथली म्हणजे बघण्यासारखे पॉईंट सिंधुदुर्ग किल्ला पण भमस्त आहे.
होय की आपण मी आमची कॉलेजची ट्रीप गेलेली त्यातून गेलेलो
शय मी पण कॉलेजात गेलेले, पहिला हा फॅमिली सोबत पण गेलेले त्या याळेला फिरलेले मालवण सिंधुदुर्ग वेंगुर्ला तारकरली मस्त आहेत
हा
कोणकेश्वरला पण भारी आहे महादेवाची पिंड आहे.
कुणकेश्वरला होय. महादेवांचं ते होय जागरूक देवस्थान आहे ते.
होय.
चालेल ठेवते.